का
नाहीता बसलो होतो
हो का
हम्म
आणि तुम्हाला टास्क जो येल होता फक्त प्रोफाईल टास्क होता का
अ काय झालत जुन जुन जुन्या मोबाईल होती काय तो जुन हो ते काय अकाउंट टाकले गत
हम्म
आणि इनस्टार्ट के मग मी आत्ता घेतलं रे एक दुन्या मोबाईल तर माझ्या नावाचं
ऐकना आता पूजा न नाही का दुसरा फोन घेतला होता नवीन मग ते जुन्या फोन मध्ये होत ते कार प तिन डाउनलोड केलं ना न तिं नाव आलं म्हणून म्हटलं मी
मग याच्यात माझं नावून आलं का
नाही
आज आज कसं
कुठं दिसतय बघं बर आता तुमच्या फोनवर मला डायरेक्ट मी कॉल करते तर पुष्प बळीगाम का कडे हसना वाल बग
मग हे अगर तू काय दोन्ही नंबर सेम एस शेवटचे आणख दोन तिन्ही हा
हम्म
हा त तू आता ज हे केलं का हिच्या नावाने खेलत हो ते
हो का पहिले जेव्हा ऍप डाउनलोड केल का आपण त्याच्या नावान आहे त त्याच नाव नेत असे
हा तो आज मोबाईल मध्ये चालू घे
हम्म येताईच्या नावा नाही हम्म बरं मी कायती तईला मोबाईल नंबर नाव पूर्ण सांगाल लावा तालुका
बोल बोलते सांग
हा नंबर सांग तेंका
मग काय कामाचं ते मी
पाठ असेल ना हम्म सांगातई तुमचं नाव गाव
कोण म तुची वाात
हॅलो हॅलो
हां हां
आवाज नाही येते तुमचा दाजीजीथ होते का तिथंच राह तुम्ही हा
आ आता
दाजी हा तेेतोय
करत होते मी बाहेर होती
आका
् काय चाल काय चलवड हा
मी कस परिचय देते तच तुम्हाला परिचय द्यायचा आहे
हो का स्प फुलत वा छत्रपती संभाजीनगर स्पीकर व टाका नाही
माझा आवाज डबल येतो त्याच्यावर
काय बोलती
हा माझा मोबाईल नंबर घ्या शहाण्णव पासष्ट हा का शहाण्णव पासष्ट त्र्याहत्तर अठ्ठ अठ्यात्तर आजता ह्या पद्धतीने तुम्ही सांगा
ह पुष्पा बळीराव काकळी राणा शेलगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर
हम हम्म
अ
मोबाईल नंबर को म्हणज मला आहे ना
नाही नकी ससत हॅलो
ह
हा नंबर काय नाही मला
बरं जाऊ द्या मोबाईल नंबर नाही तर नाही
अं ते अंकल लक्ष त्यांनी मला अकलाचे पेवलाला ते दाजीच मज कच पण ते पलंतच
हम्
तररच
हम् जाऊ द्या आता चौऱ्याण्णव तेवीस अस काही आहेत आजीचा जाऊद्या सोडा आता हा माझे झाले सविस कॉल चार कोलबाकी होते दाजीमाला दिसले जागी म्हणलं करूॉल म्हणे कर म्हणलं करा मग आता मला माहिती आहे तहीच बोलणार रे मा ताज मनात ि हवा मज्जाची सुटेल पार
वरती काय
गरमता ये नाही नाही अंग घरातच झोपलो काल बी नाच बी य हवा जास्तयना डोळी बरते माातनु
आव या आता आवा सुटलेली
झा ह
मला म्हणते हऑफिसर मानसेहेबनी त आावर धनवाद हा सांगायच ना कीथय म्हणून अ रे वळ आवाज तर ये झाला पण मग त्या आवाज येत नव्हता बाहेरवर तिथे
दाजे तुम्हाला चांगलं चुल्ल बनवतात
घडा पहिले बरोबर
जाऊ जाऊ द तही नाही सांगता येते जाऊ सवडाांवियी
कला हा बाय ब म या कायच्यासाठी
मी तरी पहिलेच म्हंटली बर काताईल दाजीला मेलं तल नंबर सांगते का द नंबर सांगता इनका मी पहिलेच म्हणली त्यांना मी म्हणणार अरे ती लिहून द्या ना तर ते बरोबर सांगते नंबर
ट ते सारखे चितोघाचे बी तर वक एवढचख बघत प मला त्या हम्म करून घ्या मग आता
हम्म करून घेऊ आता बरोबर
अलेक जेवण जेवण आले ह अकन कल्लक नि म
हम्
चा सलाईन लावली होती म्हणले मी हं
होह लीपिलो झालता
श करत
बीपी लो झालता बीपी सकाळी
सकाळी सकाळी का मग तेच मटलं मी रात्री तीला जेवण करून घे नको ना मला बनु नकण तो आता ठेवणे कोण
हम् आम्ही दोनदा तीनदा म्हनला मग आम्ही बी सोडून दिला नाद म्हणून म्हणल तुम्हीच म्हणा आता
ग मला मी बोल आता चिरकी येन जाऊग आता याच्या मनात नाही कुठ लावली तिथेचली तिचं लाईन मग कसेल नत हवो का मग ते गोळ्या चालू राहत्या त्याला जेवण ते तर
ते बी दग दग आता आहता आपण तीकून आणलो दोन दिवस घरीबी चालूच होत ते काही होत नाही तकडे गेला एकून आल्या ना आता ते काय म्हणत ते बईचं टनश हो टनशन दधोनी एक खन गे लदी
ह कुण गेला इची
हम्म
कोण कोण गेलत कर्नलला बोच गेलथा का मग
हा तेच गेल ते आम्ही आलो सन घेऊन
सांगल गेलत्या की
मनल आता चाललो बदनापूरलाच बदनापूरला चालल होतो ना जायचं होत आज पण म अकाल तब्येत पहिली मग आज नाही गेलो उद्या जो म्हणलं मग
हं
हा मे मनल ती मम्मीची ओटी भारयला एक साडी आणली. संफीच्या पोराला पोरीला कपडे आणले.
हो का?
आ मग अक्का म्हणे चाललीस तर काही घेऊन जाय म्हणई वस्तू आता. नाही गेलतो सोनाराच्या दुकानात.
हो का?
हा दोन बाराची कडी बसत होते पाच हजार सातशे मधी.
बापरे!
हा
काय भाव चालु ये सोन?
ऐकिन मजुरी त्याच्यात बसन म्हणी. म्हणलं ते सहा हजार लोक चालले म्हण ऐ म्हणलं चोद्या म्हण आता सोन्याचा भाव विचारला चौदाशे ऐंशी होता आठशे
ह हां
चौदा हजार आठशे होता मग. केलं समजा बाळ्या च केलं मग साडेसात हजाराच्या
हा का हा मग तेवढं तीडूक जातच होत मग. एक हा बर बरं झालं जाऊद्या मग.
हम्म त्यानी ऐन शिपघाट ला जायचं न्यायचं लेवीन मध्ये
ह ना आस बरं आहे याजोडूनती बरोबर.
हा
हा ते
जाऊन येऊ मग.
पुुसनू वरते शाळेत. हा का? साक्षी म्हणत होते ना आता मेसेज झाले म्हणे मॅसेज आले सरांचे. उद्या शाळावरती व अस म्हणून शा साक्षी च चूच हा हा त्याच्यान म्हणलं उद्या वरती काय?
ते प्रायव्हेट यई प्रायव्हेटवाल्या आधीच उघडताना.
ह एकारख शाळा उगडणारच आहे तीस तारखेच नंतर हो का?
हम्
ठीक आहे बर.
आणि काय दोन घंटे तीन घंटे बसवता येई सोडून देताई काय करण
हा ऊन बीन काय अजूक एवढं टायम ये राहतो ग.
हा तिला म्हणलं नको जोऊ पण ती त मला एक पुस्तक भेटणारे म्हण. आता मला म्हणती तू बदलापूरला किती दिवस चालली? मग म शाळा डुबन म्हणलं अजून काही येव डस्ट्रिकट नाही म्हणलं आपण येऊन जाऊ म्हणलं रावर लो
हा दौडी येत तौ
हा अजून काही नाही पुढचा हप्त बिन त्याच्या पुढच्या हपत हा
वातावरण बरं होतं मामाचं
चालूच आहे मामाला काय मामाने लाच सोडल्या आता सध्या आ
बईग
सोमरी द
भरत ब हह.
हा सोमवारी काय केलं तिला फोन केला. ती म्हणे ते गेले म्हणे बाई ड्युटीला मग त्यांनी काय केलं शुक्रवारी कोणलं होतं घरात
अ ओके
शुक्रवार गेला रविवार गेला घरातच होते घर दरू जाेऊ वाडलाच नाही
हम
आणि रविवारी सोमवारी काय दाडी बिडी केली आंघोळ केली प्रेस झाले आता मग मीला वाटलं मोजाची तारीख होती
हा
ते
वा आर्टिस् लागेली लई आऑफिस लाग गेलेली ना खड्यावरर गेले मोझाला
ते कुठ तरी पिऊ बसेल होते ती एका वावरात शताम जाडल
वारे वा
हा
चांगलं चालू ब ना बाबा
हा मग ते झालं कोणती कोण सोमर आहे हिंकोंडल घरात सोमवारीच अ रात्री नि घेतली समजा दुपारी गेल होती तो मग मंगळवारचा दिवस गेला आणि आजची दुपार गेली समजा बारा एक वाजली असन एक वाजलं असल मग एकला ऐकन ते पाहुणे वाटी लावली मम्मी ना त्यांच्या माग ते निघले भस्कन
कोणाल ते
संपस नवर राहिल तोडतां काल ते पाहुणे आज गेले दुपारी एकऐ की जेवण खाऊ न करून
अ हा
अस पिंटताना वाटला आवची गरबड दोरजे उघडला ती गेले म्हणे की बाहेर ना आले म्हणे एक तासन पिऊन घरात
हगत
हा
हऊ न जा शिकरला लकन नाही
म आता त्यांना काय करते का नादन पिंडे त्या दिवशी म अक्कल फोन केला अक्काल म्हून राहिले